हॅलो आवाज आलाय का हॅलो
हॅलो
आवाज आलाय काय
कालचं ते
आवाज आलाय काय हॅलो आवाज यालाय काय
हा यायला आता आला
हम्म हम् हम्म हम् हम्
नेट नाही आहे या तरी बी कस काय लागलाई
काय माहितीय अ वायफाय कनेक्ट केली असशील ग
नाही ग
मग कसं काय
काय माहित शंभर टक्के सपल याग
अंट
मी लावाल तू प माझा लागला नाहीग पप्पांच्यावर लावाल तुम्ही
हा
लागला नाही जाऊ दे म्हणलं मग आता
त्या मॅडम न मेसेज काय केल्या बघितलीस काय म्हणजे ग्रुपला
बघितलं की
म्हणजे एकाच पर्सन न
चार पाच वाजत करू हा ती सत्री खण्या आधी माहतीय काय
हा
माच्या सुत्रिंग के तसं करूनये
ह हो तस विषय आ वाडत त खरं दोन नऊ वर्स तर चालते की ग
आता मॅडमच म्हटलं हा तसं नाही एकाच व्यक्तीने करायचं नाही असं असेल तर काय टणार आताात तू केलेस का म केो काय म तुझं नाव सांगा तुझ्यामुळे मिीच केल तू काय करणार आहे ग आणि पहिलाच ह मेसेज काता पहिलाही नाही मेसेज का टाकलात की कुणाला आणि कुणाला जर हा तासर करायचा असेल तर ह्या ग्रुपला न जॉईन व म्हणत
होय
म्हणजे तिने काय असा नबर ब्लाॉक चला असं नाही ब्ॉकण्या त ओडत पररतल
झालं बिलं तर काय करते त
आपण काही ने सोड करत आहेाच आम्हाला बाद झाले
आम्हाला आहे ते पूर्ण झाले
तेच कि
हम्म चाबलीस
ला ब त म मगशी काही फोन आला नाही ग तू म्हणेच की फोन लागा लागलाय
हिंगिंग दाखवालतगो
हा हा आता मात्र आवाज आला म्हणजे मला उचलायला आलं
मेसेजला रिप्लाय काय देत नाही का
मैरीच मैरीचा मम्मीचा पप्पा वाढला त
मम्मीच पप्पा वारलात व्हय.
हा हा ती काय करायला का नाही. मी इतर का फोन बी केलो नई.
कोण मयुरी व्हय. काय माहिती बई मी मध्ये म्हणजे पार आता आठवडाच्या अगोदर मी तिला फोन केलता. ती करालाच काय म्हणून ती म्हणली तिमही ऑरेंजस्टॉल घेती म्हण.
हा हा
म्हणजे काय माहिती का केलती. अनइनस्टॉल केलती म्हण.
हा हा
आता ओपन करून करत असल
आता मेलास. आत्ता मेलास. आत्ता मेलास. मम्मे दादा लवकर ये दादा.
कुंडी फोडला मोगऱ्याची. अ शऱ्यान सायकल घातलाय याच्यावर सायकल घातलाय कुंडीवर. कोण ही पोरच कि, ये शरर्या ही सायकल घ्यायची पुढे जायचं. चांगले तोडा घ्यायचे. ते काय बोलायच माझी
फुटली काय बघ कुंडी हा बोल फुटली बघ ग ही कुंडी हम्म हॅलो सायकल घातल्यात काय हात
काय ग पोर लई आ वासतात बई आत्ताची.
व्हय व्हय काय करायचं?
किर किर किर किर
होय बाई वनवातच आहे पोरांचे.
मग तुम्ही डीकेटीला फिक्स ऍडमिशन घेणार आहे ना ग फिक्स काय भेट मी तुम्हाला भेटतय म्हणलात ना.
होय म्हणल्यात.
म भेटल कि ग.
त्यांच्या म्हणजे ह्याच्या पासन का म्हणजे ते म्हणल्यात ग पण आता कॅप ति तर काही सांगू शकतात कधी फुल होईल काय होईल
होय मग त्यांनी पहिल कास पोरांना पहिला घेणार काय सगळ्या.
होय
अ कास्टला कतफी कमी आहे का एम सी एला
हॅलो
हॅलो
नेटवर्क
हॅलो कास्टवाज्यांना किती फीिकमी आहे ग हॅलो
हॅलो
हा ऐकम हॅलो हॅलो
कुंडी फोडला अस किी ती या तुम्ही घरात सांगतो यास घरला राखो तो मग तू या मासं दाकव तुला
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो आवाजच येत न र